संपलं
हा नाही ते बिझी म्हणायला लागला आता थोड्या हयो कट झाल्या वर माझा लावल्यावर लागेल मग
अच्छा बिझी सांगत आहेना
हम्म आला का नाही तुषार खाली.
नाही आला अजून तिथं आणि बसला असेल वर
हा हा
त्याची मम्मीकडे मोबाईल आहे म मोबाईल दडवून ठेवलाय त्याच्या मम्मीला पण वाटत असत करायला कधी व्हॉट्सअप उघडत कधी काय करते पोरांमुळे कायच करता येई ना तिला
चिडत असल म्हणणार हे कुणाबरोबर बोलत बसतय कि बोबलाय इथे पोरावर खेळाय नाही कोण नाही काय नाही
चिडू दे त्याला काय एवढं ते आत बसते ती चक्कू पण आजारी आहे जरा जरा होट जरा हे झाल्यात.
हा
बाकी तुषारधरा हा दादा पोरं आली असतील वर त्याजी त्यामुळे बसलाच तिथं बोलत आधी मला सांगणार याय लावली खाली आणि मध्ये पोरगं दिसलं की तिथे बसणार आणि मी आपलं वाट बघणार. आत्ता येतोय काय आत्ता येतोय.
हा हा.
अस काम हाय तेझं
शाळेत हाय काय हुशार तुषार
हाय मिडियम आहे लय हुशार नाही लय मटपण नाही मिीडियम आहे पोरगीपण सेम तुषार गत ज आहे
हा हा हा
बाकी दंगा मस्ती करण्यात दोघं पण पुढं
हा हं हं
मागं जाऊन बोलत बसते ती चिकू तर मागं जाऊन पोरांबरोबर बोलत बसते. त्यांना पण अभ्यास करून देत नाही स्वतः पण नाही करत तुशार तर आपला वेगळाच पुढं काही लक्षच नाही का आता चालायचं आता काय दंगा आता करणारच की पोर्यात म्हणल्यावर
हा मग दंगा करतेय असेच पोरल पुढे जात्यात
दंगा तर करणारच दंगाशिवाय काम होत मग ती एकतर बोबल्याला मीचं जातो ना शाळेत
हा
एक तरर ती आता ती मॅडमला काय माहिती आहे मी किती शिकलो या ते काल परवा गेलो ते काय इंग्लिजमध्ये बकबक केली मलाच माहित नाही
हा ना ह
अरे काय आता बोलतय सांगायचं जरा बा हिंदी मध्ये तर सांगायच समजावून नाही मराठीमध्ये सांग इंग्लिशमध्ये काही ज्याला बोलायचं सगळी काही पॅरेंट्स शिकलेले असतात का
होय.
ते काय तर दहा मिनिट इंग्लिशमध्ये बोललं तर येस येस तेस काय ते बोललं काहीच कळालं नाही मला म तेअसंच बोललं ते आता काय
मी आता काय करू मला हा हसू याय लागलय पण मी हसू शकत नाही.
बरोबर
तू जरा हिंदीत एक दोन शब्द बोललास कि म लगेस ते बी कनवर्ट होतंय मग हा हा ऐसा करना चाहिये वैसा करना चहिये.
मी कायच बोललो नाही आपलं गप गुमान ऐकाय लागलोय. माझं लक्ष कुठं दुकानात दुकानात कोण नाही मला जेवून दुकानात जायचंय पटापट त्यात आणि ती भाषण देत बसली दहा मिनटं म्हनून येस यस यस चलो हा चलो लवकर म्हणल आता जातील घ घरातली कारण एकवीस का बावीस तारखेला मेवण्याचं लगीन आहे. एकवीस तारखेला एकवीस तारखेला सगळेच जातील आता राजस्थानला मी एकटाच इथं होय सकाळच मी येऊ नक्की हो हो तेच तेच तेच हम्म झालं की ठरलं की
बरं पहिल्याचं काय मग पोडगी देतोय काय केस चालू असल ना
नाही नाही दोघांचं पण संपलं की
होय झालं काय मग पोडगी असलच चालू पोडगी म्हणजे महिन्याला खर्च द्यायला लागतो ते देत असेल की
तसं काही नाही एकदाच दिलेवर वाटतं झाले सगळ्यात तर काय देणं घेनं काही नाही.
ते.. त्याची बी केस झाली क्लिअर.
तेथे पण झालं क्लिअर. सगळं क्लिअर झाल्यावरच काही करणार ना.
हा.. म पैसे देऊन हे केलं आसल. पैशे दिले असणार.
असधीच दिलं असणार ना.
हा.. त्याशिवाय क्लिअर होत नाही रे ते.
हां म तेच, कित्या शिवाय होतच नाही ना.
मला तर वाटतंय ते पोरींनी ठरवूनच केलं असेल पैसे
ती जी म्हटली आए का नाई दोन नंबरची एक नंबरची तर सोडून दे. दोन नंबरची आए का नाई ते आधी मला देणार होते. आधी
हा हा. आई शप्पथ
हो भावा आला तुषार. क्रिकेटे फुटबॉल कुटे? आणि बॉलती रमन न केटर रमन उपर केटर रमन
उपर कटाला मच शार
आला का?
आला की. कसं काय ओळकलं मला काय माहिती?
हा हा हा हा... म आता खेळणार म्हणा.
बघूया आता वरगी केल्यावर काय होतंया?
ह ह ह बोलवा लागेल तुला वर
होय.
हा हा. म निघालाएस का वर?
निघालोय की आता वर.
काळ का
आंडे द्या. पर कोण येत त तूशार आहे टॉपस आहे किन रानपसा फलकू क हो
हम् हम आहे का बा
हा याला कोण नाही वाटतोथ ते खेळू वाटत नाही रे ते काचा बी अचानक गाड्या बिड्या त्यामुळे ते खेळू वाटत नाही मला अजीवात.
बरं.
आणि एकतर ती बॅट अशी ए की बासते ठाणठाणाण रात्रीची टायमिंग असते.
हा हा.
म
ब
तुषार किक किक क्याच कच रमले
त्याच खेळ खेळ बर खेळ म. काय आता करायचं?
हाय मी बघतो ते काय करतं.
हम्म.
हर घर मारनु बॉल थेने लाव नाय.
त्या मोबाईलच्या नादात आता ते कठ सिंगल मार्स
आरं ते काचबीज फुटायची गाडीची बोवलेला या नाला
अ ह. म कशाला एवढं नडलंय. जरा मोकळ्या जागीच जायचं नाही खेळायला क
हाय तशी जागा व्यवस्थित. फक्त कसं ए गाड्या बिड्या थांबलेल्या असतात. बाकी काय नाही.
खेळमध्ये मोबाईल पडायचा ते कॅच कॅचच्या नादात. हा चल. चत हा च